बो
बसलीस काय गाडीवर.
होय बाई आलोय निम्म्या दारज च्या पुढ आलोय. बारच्या रोपाच पुढं आलोय म्हणलो.
मला बी न्हायला ये मग.
हा-हा, येतो येतो.
ये बाई मला न्हायला, माझ सगळं आवघड हाय, नाही तर मला चालत यायला लागलं फाट्यावर.
भाऊ कुटाय तुजा
भाऊ हाय भाऊ काय कामाचा बाई. त्यात पेट्रोल पण नसतय, पेट्रोल महाग झालय माहिती आहे काय तुला.
व्हय बाई लय महाग झालया.
मिळतय काय नाही काय माहित बाई. आता सगळेजण बसमधनच येणार.
होय आता लय गर्दी होणार आणि परत, आधीच गर्दी कमी हाय.
तेच की बाई आधीच तुझ्या डोक्याला ताप थोडा हाय. त्यात पेट्रोल नसल्यावर तर लयच डोक्याला ताप हुणार.
नाही तर काय आधीच गर्दी केवढी असते एसट्यासनी, त्यात आता पेट्रोल महाग झालय म्हणून सगळी बसनच यायला बघणार.
त्यात तु एक ब त्यात तु एक कमी झाल्यास म्हणून बर, बसमध्ये जरा कमीतरी जागा मिळते आम्हाला थांबायला.
साडेआठच्या, तेच कि तू कमी झाल्यास म्हणून बर हाय आम्हाला.
होय.
तेवढीच जागा वाचत्या ग. हो झाली.
तु हे हाय होय जागा राहत्या म्हणायला.
तेवढा तरी स्पेस राहतोय बाळ.
होय होय माझ्या बॅग माझ्या बॅगे बॅगेलाच जागा लागतोय, नई बरोबर आहे बरोबर आहे.
तुझ्या बॅगेला एक किलोमीटर, तुझ्या तुला एक किलोमीटर.
आणि जरा वाढवून सांगशील का नाही.
एक किलोमीटरच बास हाय. सांगणाऱ्याला सांगणाऱ्याला तर लाज वाटायला पाहिजे.
ते बस तर तेवडं लांबीची असत्या काय सांग. तेवढ्या लांबीची बी नाही, आणि रुंदीची बी नाही.
हम्म लांबी बी आण, रुंदी बी सगळी बघ. एक किलोमीटर आहे की बाळ बरोबर.
हं, हो.
हम्म आणि काय मग पोहचल्यास काय घरात.
आत्ता आलोय तक्यात.
सगळ्यांना ऍड कर की श्रेया ला तेन.
ऐकत, होय तिकडनंच यायला लागतय ग. तिकडन रस्ता करायला चालू हाय नाही.
होय होय रस्ता करायचं सुरू हाय.
त्यामुळ तिकडनच यायला लागतय.
ते एक मधीच काढल्यात बाई जयंती.
ये ममे बघ की.
जयंतीला सुट्टी घेणार आहेस काय?
बघू दिली तर घेणार हापडे येणार आहे घे सुट्टी
संध्याकाळी मी बी हाफडेच म्हणालोय मला देत्यात कसं काय सुट्टी. हम्म तेच कि मला तर कुठल्या देतात काय सुट्टी.
आम्हाला नाही देणारग सुट्टी आणि त्यात वार मंगळवारच आलाय. आधी मध्ये असतं तर घेतलं असतं रविवार येईल की नाही.
शनिवारी याय पायजे. शनव शनिवारी याय पाहिजे होता, मग शनिवारी हापडे घेऊन रविवारी सुट्टी टाकली असती.
तेच की आम्हाला पण मग नसतिया ग सुट्टी तेन. कमला सांगोडे फाट्याला, हॅलो.
कमला कॉलेज पाहिजे तूला अजून एक. आता तिथन नच येऊन तुला कमला कॉलेज पाहिजे.
नाही का गाडी उलटी फिरवाय लावनार. चल जरा माग सर, बोला. मग.
थांब जरा.
थांब मग थांब म्हणतिस आणि कट करतीस गप बस.
नाही नाही कट कराय नाही बोल.
अगं एवढा एवढं कुठे गेलास कॉलसारखा आवाज यालाय.
अगं घरात आलो ग.
मला वाटलं काय तक्यात जाऊन बसलीस का
तक्यात तक्यात ग गाणी लावल्यात ऐकू येत नाही.
अ तेवढा मोठा आवाज यालाय ग म्हणून म्हंटलं.
हम्म आगं आमचं घर जवळ आहे तिथन.
नाही आवाज घुमालाय ग तुझा.
घुमला वय घुमला वय.
घुमतोय का हॉलमध्ये आहेस म्हणून, रिकामा आहे. का हॉल.
होय रिकाम हाय, अजून काय ठेवलेल नाही ग तिथं.
सगळ्यांना ॲड कर की श्रेयाला तेन.
कशाला.
श्री संग बोलत बसूया जरा. श्रीरंग ला जरा पैशे मिळूद्यात.
हम्म करायचं करायचं ॲड करायचं सगळ्यांना करायचं.
तेच कि मग सगळ्यांच्या का आग सगळ्यांच्या कामावर पडायला पाहिजे ग नाहीतर मग आपल्या कामावर कसं पडतील. आता मगाशी च्या मगाच्या पोरगीला म्हटलं तू एक मी पाच कॉल करतो थांब. तर मला म्हणतिया नाही थांब मीच पाच कॉल करतो मग आता तिला म्हटलं थांब तू एक करूया मी एक करूया मग तीन एक केली मी केला कि तीने एक केली मी एक केला मग आता नंतर आणि मी एक करतो तिला एक करायला सांगतो असं एक दहा, दहा मिनिटं बोलतो.
चालतय नंतर मला पण कर मी पण कर माझं झालं की तू मला कर
होय तस करायला पाहिजे ग नाहीतर आपण पाच केलं का नाही नंतर पुढच्या टास्काला कामाला यायची नाही.
होय ते पण आहे की
तेच कि तू म्हणल तुझा तुझा फायदा घेतीच आहे आणि बंद पडतीस म्हणल
नंतर तू तिला करते तुला करते त्यात काय?
होय ती आता मेसेज करालती मला व्हॉटसअपला कॉल करूया काय म्हणून मी म्हटलं हा माझा सुरु आहे कॉल
बाई बर झालं
अग हाय तिला पण पैसे मिळवायला घरात अस गव्हर्मेंट कायतर काम करतील. मला म्हणली मी गव्हर्नमेंटचं काम कर सगळं सांगालती मला शेतात जातोय मी शेतात नव्ह माझ्या घरातले शेतात जात्यात पैसे म्हणजे मक्का बिक्का लावलाय सगळं सांगालती.
बघ
मग मक्का तेन लावलोय म्हणली आणि लग्न झालं, सिजर झालं मी पोलीस भरतीत ट्राय करणार होतो असं सगळं सांगालती
हं एवढी सगळी पर्सनल माहिती बोलत बसलासा अस ह्याच्यावर
हो नाही असं सांगालती ग मला फक्त
हा हा हा
पर्सनल बोलायचं नसते खरं घरातलं सगळं सांगालती मला असं असं सिजर झालं माझ सगळ स्वप्न अर्ध राहिलं सिझर झाल्यामुळ नाही तर मी भरतीत ट्राय करत होतो. मी म्हटलं बर बर असू देे म्हण म्हटलं परत एकदा ट्राय
नाही ऑपरेशन झालेल्याना घेत नाही नाही अंगावर अरे ऑपरेशन तर लांबची गोष्ट अंगावर साधं गोंधन जरी असलं तरी घेत नाहीत.
काय घेत नाही येत
पोलीस भरतीला घेत नाही आंगावर गोंधन वगैरे काय असलं तर
अगं बाई गोंधन विंदन काढायच्या भानगडीत पडत नाही मग
तुझी उंची आहे का तेवढी माझा एवढी आहेस का सांग माझा एवढी उंची नाही का
मग तूझ्या तूझ्यापेक्षा उंच आहे जराशी मी
ह माझ्यापेक्ष्या उंची जे माझ्यापेक्ष्या जास्त उंचीचेे लागतात.
अ बस तुझ्या आ तुझ्यापेक्षा उंचच आहे मी
तुझ्यापेक्षा मग दोन, तीन इंच न मोठी आहे मग मी
अगं बाई
ह
होयच की मग
थांब जरां बाई मलां हां अजूंन हातपांय तोंड धुवायंचाय कि
लंय कामं असतील तूं कणांय आंता आंता दहा मिनिटं झालेत की नाहीं कॉल करूं शकतील आणि कॉलअसतो कां बघं आणि तोओ वाईचं तोंड धूंन यां आणि मगं मुलांकडेचं हां मंग मी आलो कां नाहीं मी जरां हात पांय तोंड धुतो तुलां देऊं कायं
तोवर मी माझ्या मैत्रिणीलां फोन करतो हॅहॅ तोवर मी माझ्या मैत्रिणीलां फोन करतो.
ईतं आणि कायं राहायलंय?.
तिज्चां एक कॉल राहिलाय मगं ती मलां करणारं पांच कॉल.
मंग? कायं बुआं अं बोलूंन बोलूंन बरंग कायं म्हणूंन मलां कॉल केलांस?.
नाहीं अगं मीई फोन करं तुझुंच उचललांय तूं फोन कां करायलांस विचारांयला?.
हां
हं कायं नाहीं बंग पूर्वीला कधीं अणलं घरंला?. आमी कश्यांला वाड्यांत हिंडूं आलोत आगतं डब्बां द्यायला आले सल्लो आल्यां गं.
ते जरां भांता शेते लावतां तिथे आलो होतो. होआ बगां एवढांसा दिलांय. त्ये कां असंअचं सल्लूंला विचारांलेएलं सलूंन माहितंय आमच्यां घरांत मोरची अगं नाहीं, ऍडमिट केलतं गं तिलां ऍडमिट केलंता. हुंदे कीं सांगायलोय
अहॅहॅ थँक्यू मगं अहंअह नालांयक
हंऍ हअ ह्ह्हअं सांगाय लागले तरं, बोलूं दे नां मलां कुटं होती कुटं होती करांय लागलं नी मिन्नो कायं म्हंनू सांग मी
अगं बोललांच कां तुंज संग बोललं असतं नां कायं कळंनाच
तुझ्यां सुइलं सांगाल तो ऍ ऍडमिट केल्तं रे केल्तं म्हणूंन तिलां विचारलं कधीं आणलं.
होयं हां मंग कधीं आनणारैत मगं कायं झाल्तं तिलां?.
तिल्लां नांय टायफॉयड झालंता तां कायं झालतं बाई तापाचं कायं तरं झालतं टायपॉडच झालतां वाटतं.
व्होयं हां हां हां झालां कायं मो बरां अं
होतीक बाई
कायं होती? ऍडमेट?
चां
हम्मं
चार पांच दिवसं तेए ह्यांच्यातचं ऍडमिट केल्तं गांधीनरला.
स्वयंपाक नाई ती होईल बरी.
मं तेचं म्हटलं कशांला आंत्ता वाऱ्यांत फिरवायलंस म्हटलं पोर्गीला
च्च हां
हम्म, थांम जरा थांब काय कायतर व्हायलंय माझ्या फोनला. थांब माझ्या फोनला कायतर व्हायलंय.
आईगं गडबडच हाय कि बंद पड काय
अगं हेना, फुल स्क्रीनच होईना. थांब जरा ठीव तु फोन.
ए बाई थांबकी, वेळ तर हूं दे. वेळ हूं दे थांब, कुठे जायलं. हा झालं, ठीव व्हय? ठेऊ
ठीव हात, पाय, तोंड धुन येतो, थांब आणि परत करतो.